हो हा बोल. नाही ग अजून आता जेवणार आहे. तू जेवलीस?
हम्म हम्म जेवायले बघ.
माडगं पिलीस का नाय?
तेच प्यायले म्हणून तुला जरा फोन केला ग.
माझ फेवरेट आहे म्हणून केलस काय?
पीठ नाही काय गं आत्यासनि दिलेलं अगं आत्या त्यांच्याकड पीठ आहे की बघ.
काय आशात मम्मी आमची काही बोलली नाही ग मला विचारत जरा पावसाळ्यात पिऊ वाटतं ते भारी वाटतंय काय झालं? या या या या या या बस की अर बघ बाई कसं पोरगं आमचं लई वांड झालंय ओ
आ लिहिणारा यो यो कसा लिहिल आता सांग बाई
यो यो यो यो अयो अयो अयो अयो अयो अयो अयो अयो
ये बास ग बस
लिहितय वह्या. आं लिहितय त्या
होय.
अगं बाई मला काय माहित.
आपल हे बोलत्याल ऐकणार कोण तर मग हे तेनी टाईप करणार मराठीमध्ये अस.
ठेवू का?
मला तर काय कळना असं बोलल्यावर का पैसे मिळाल्यात
मला बी काय कळणा आमची सासू तर आई गो काय झालं ग बाई इथं पायाला माझ्या
सासू नको म्हणाल्या
सासू म्हणती बोल्यावर कोण पैसे देतय काय कोणाला असं असतं तर
माझ्या मैत्रीणीला कर म्हणलं होत ती म्हणत्या मला काय कळना असं बोल्यावर कोण पैसे देत त्यात तू आधी नीट कर बाई म्हणत्या मग मी करतो.
आता आपल्याला एवढं तरी कन्फर्म झालंय की दीदी कडन पे म्हणजे दिदीला तर दोन वेळा आता पेमेंट आलंय साडे चारशे साडेपाचशे असं
होय मग होइल असं वाट मला मस्त वाटत असं-
हा त्यामुळं येईल असं वाटतंय
हम्म आई म्हणाल्या की निद्दूला जरा दाखव फोनवर
हां तू बोल आणि म व्हिडिओ कॉल कर.
हम्म चालतंय मग इकडं कधी येणारयेस मांगूर ला. हातावर पाणी
बघूया की आज यांना म्हणालोय बघ जाऊया जर रेंदाळ्याला तेनं म्हणून आलो असतो ब तिक कडल्या तिकडं तर आमचं हेनी तर काय मनावरच घेय ना हा हाच म्हणते मी
असुदे की आता आल्यात तेनी
हम्म अगं चांदीच दर उतरलाय गं आम्ही दोन लाख छप्पन्न घेतलेलो चांदीची वाटी अ हिला चमचा, पैंजण, जोडव्या दोन लाख छप्प पन्न घेतलेलं आमच्या सासून त काय काय घेटलेली दोन दोन जोड जोडवी पैंजन हातातल्या बांगड्या
म आता काय रे आता काय रेट आय?
आता दोन लाख तीस आय. त्या वेळेला आम्हाला ह्यांच कड्याचा रेट सांगितलेला साडेसहा सात असं सांगितलेला म मी यांना म्हणलं बी नी मम्मे अ साडेपाच पर्यंत तर बसल
होय.
झोपील -
थांब बघतो थांब रेट काय हाय. आत्ता रेट दिदी तेवीस आय.
दोन लाख तेवीस.
दोन ल, होय.
माज कमी
दोन तेवीस सातशे हाय बघ. होय.
एक ग्रामचा किती आय.
एक ग्रॅमचा नाही ग इथं कळत फक्त ते असं केलं होतं ते पण कळत.
हम्म, हम्म मग एक लाख तेवीस दोन लाख तेवीस कमीच न्हवं आम्ही दोन लाख छप्पन्न घेतलोय.
होय.
विचार कर किती म सोनं पण दोन लाख तेवीस, एक लाख तेवीस काय किती हाय.
सोन. एक बेचाळीसन आहे बघ आज.
चोवीस कॅरेट असेल, बावीस कॅरेट बघकी किती?
बावीस कॅरेट काय माहित नाही बाई चोवीस कॅरेट तर एक बेचाळीस आहे. म्हणजे बावीस असल सुद्दा कमी.
हम्म, हम्म. आलेत बाई पोर.
आलेत? दोघं पण एकाच स्कूलमध्ये?
होय एका स्कूलमध्ये दोघं पण.
आणि तिकडं करणार होतीस ना, निदूला घालणार होतीस न्हवं चिवण्याच्या शाळेत.
फस्ट ला.
अ. अगं सुनता त्यासनी एक ऍप कडुन द्या पाहिजे.
हम्म, कशाला, काय, कुठं सांगत बस म सगळ न मग ऍप काढ बाबा आलं बाबा आलं. बाबा आलं.
सचिन जीजून सांगितल्यात म्हणा
सची
तेवढंच बोलायचं पण होतंय आणि पैसे पण मिळतात म्हणून
हा हा.
काय माहित, हम्म जरा जेत्यसनी म्हणून काढून दे. तेवढंच त्यांच्या कडे एक पाच कॉल होतील.
जायचा कॉल जायचा त्यांकडे फोन तर पाहिजे बंद पडला त्यांचा फोन, काय आलया?
अजून, अजून रिपेअर केला नाही?
हा. हा हा. हा. छान पुसलं.
काय सांगालाय?
ते त्याच फोर व्हीलरचं वायपर खराब झालत. म ते सांगालाय नवीन बसऊन आणल आता
हा.
अच हा हा. हा हा हा. हा हा.
दिदे माझ टाईमिंग वेस्ट व्हालाय की बोल की इकड.
अगं बोलालोय नव ग बोल की मग आणि काय म्हणतीस
राहुदे घे आता काय म्हणत नाही. पिंटू तात्यास्नी एक सांगाय पाहिजे ग
तू सांग ह ह ह होय सोड हे बर हाय. बोलण्याचा आहो आहो हरि आलाय जरास द्या तरी इकडं पडल हूंबऱ्यावरण मग आणि काय
आत्या काय करणार नाहीत ग
आज काय काय खल्लीस काय काय रेसिपी बनवलेली मम्मीनं खायाला काय काय बनवलेली
हम्म मम्मी चपाती उसळ भात वरण सांडग्याची आमटी माटगं
अरे बापरे भारी भारी बनवल्या की रे
तुम्ही काय केलायसा
घेवड्याची शेंग सॉरी प्रावून सेंग भााजी आमटी चपाती ए मागं मु पोरगाय तुडवशील ए किशणा त्याला आण उचलून पडतय बघ बाहेर थांब थांब बाबा यायल्यात थांब थांब तिथच धरून थांब बाबा यायल्यात श्री इकड ये जाऊ देऊ नको त्याला तिकड कृष्णा अगं हुंबऱ्यावरण घरी पडतोय ग लय भीती वाटाल्या तेची खाली पडा लागलाय हुंबऱ्यावरन सारखं ए किष्णू उचलु नको पडशील की तो उचलून आणतोय ह पहिला आण आण आण की आहो ईक तिकडं बघा कस उचललाय होय बाई दोन तीन वेळेला इथं वय तिथं पण पडलाय आणि इथं पण पडलाय दोन तीन वेळेला ए क्रिष्णा गेट बंद करून येजा जा गेट बंद करून ये जा हॅलो मग आणि काय म्हणतीस आहो हॅलो